हा काय स्वयंपाक? करालाय काय?
हंं जेवण चालू आहे बघा तुमच आवरलं?
नाही पोरग्याला जरा पोहे केले नाश्त्याला
हा
जरा मग भात होता तो जरा भाजला जरा कारली चिरून शिजून घालायला भांडी तेन घासायचीत ती न अजून जेवलेली दुपारची.
हा हा हा
झोपलो होतो दुपारी.
झोपलावतासा व्हय? हा हा मी पण तिकडन येऊन लोळत पडलोहोतो झोप काही लागीना. म आणि ते उद्या इकडं जावचं देवाचा कार्यक्रम आहे ओ तिकड पोळ्यातेन करायला जाणार आहे मागनं.
हा हा
म्हणून जरा भाकरी तेन लवकरच आज करायला लागलोय.
हा हा तिकडे जाणार हाय कधी हाय कार्यक्रम कधी हाय
उद्या सकाळी या.
हा हा मग पोळ्या रात्री का?
तेच तेच म्हणून
हं हं
काय
हं हं
तुमच्याकडे नसतोय का जागरण
असतय असतय की आमच्याकडे जागरण रात्रीच तसच असतय.
हा जागरण नव अ आ सात त्या सरांची परडी
ते काय नाय बाबा माहित.
साती आसरांची कणी परडी आपल्याकड नदीला सोडत्यात बघा
हं हं
तसं इथं हा असं असं ओढ्याला सोडतात. मग त्या सवाष्ण्या पाच कवरण्या पाच
हा
तिथच जेवायला असं. सगळ वाढायचं ते देव पाण्यावर नेऊन आणायचं असं तेंन करत्यात ओ
ह ह
हु अ
म्हणजे बघ. कळस हाय की पोळ्या किती मग किती?
सव्वा किलो
सकाळी उठून होतंय की,
नाय नाय निवद असत्यात लई वेगळी
हं हं
सकाळी नऊ वाजता तर आवरायला लागतय.
हा हा
नऊ वाजता तर देव घेऊन जायचं त्याला आणि का बरंच काय काय करत्यात बा भाकरी त्यांनी करायचे आणि त्यांची निवद आणि वेगळी असत्यात. भाजी बिझी लोणचं म सगळं. लोणचं, सांडग, पापड सगळं लागतय त्याला
हा हा
आणि स लवकर उठून जायचय त्यांची पूजेची आणि तयारी असतेया.
हा!
म अमचातल्या अशा करत्यात संध्याकाळच्या भावकितल्या बायका सगल्यातल्या एक एक गोळा करून पोळ्या तीन अस करून घेत्यात.
हा हा
आपल्या इकडं कस्या ते पिठाच्या पोळ्या जास सत्यात इकडं तेलाच्या पोळ्या कणे अश्या पात तळ एकदम करायला तिथं म जास्ती हुत्यात अहो.
हा ते मग कशावर करताइसा? ते पत्र्यावर करताइसा का मग ह्या पळपोट्यावरचं?
नाही पोळपोटावरच करतोय खर तेलाच्या एकदम पातळ होत्यात, हा लाटण्यानं सोडाय लागत्यात. तवा उरपाटा घालताय? भाकरीचा तवा अस तसा उलटा
हा हा हा हा.
तुम्ही?
आणी कधी तेलाच्या कर, नाही दोन्हीं पण अस त्यात तस काय नाय हा जर ते कणीक पुराण
तेलाच्याच करत्यात.
काय भाकरी करायलाय?
बाळ कुट गेलं होय भाकरी कराय लागलोय मी कुट बाकीचं कणी भा रिकामा ऑडिओ आणि ते गरगाट जरा का नाय आणि ते शिजत घालायला कणी भाजी आणायची होती शेतातन त्य
हा हा
चूल रिकामीच पडली होती म्हणून म्हटल भाकरी तर करून घ्यावं. भाकरीका तास जातोय. मग तिथनं फूडं ते शिजत घालायचं. जायचं मग भाकरी कधी करायचं? वेळ होतोय. नाईना आला. हम‌ ह‌ ह.
हम‌.
तूमचं जेवाण?
कारली चिराय लागलोय भांडी घासायचं आहे अजून
हम्म हं.
जेवण काय लेट असतंय त्यामुळं
शिस्तात केलं तर चालतंय काय टेंशन नाही. हम्म. मग काय आणि निवांत?
निवांत बघा.
शेत आहे तुमचं
थोड हाय की.
हाय का?
हम्म जनावरां पुरंत म्हणत्यात हत्ती घास किण लावतोय.
हा हा म्हणजे असं ऊस बिस काय नाही.
तसं कसं आम्हाला तसं जरा नदी आडवी इतीया ओढा असा हयं ते ट्रॅक्टर तेण जात नाही त्यातनं.
हा अवघड होता
केला तर हा रान पण बक्कळ आहे त्यामुळे त्याज्या भानगडीत पडतच नाहीत.
तर काय ते य परवडायला बी पाहिजे भंगलाण भिगलनी. त्यातंन वढ्यातनं ते काढायला बाहेर वढून ह‌् ह‌् ह‌् हम‌् सासूबाई? ऊस असतोय भात असतोय थोडा नाचणं डण करत्यात.
हा हा.
अह‌ ऊस जास्ती आहे वो भाताच काय लई नाही सोडा. आणि भाताच्या अश्या पाचसात पट्या टाकल्या होत्या शिल्लक ते आता काजू वाणी आबं लावल्यात तेणं दोन तीन पट्या हाईत शिल्लक हाताला
ह‌्म ह‌.
अ काजूनी आणि आंब्यांच्या हेण घेरलय ते संगळ मग त्याज्या खाली येत नाई नाई ते.
हा हा काजवनी म्हणजे? काजु व्हय, हं हं लावलेलं हाय काय उगवुन आलेलं?
नही झाड असत्यात मो हम लावल्यात त्यांनी हे मी आमच मिस्टर बारक होत तवा लावल्यात ते आता मोठी मोठी झाल्यात झाड.
तर गावत्यात की बीप माप गावत्यात
हम त्याचं करत असशीला की,
नाही ते विकायचा ती आपल्याला घरात काय करायला येत नाही तेला
हं!
ते वरले जाड वेस्टन असतय आणि त्याला चीक असतोय तो मशनीत घालून काढायला लागतोय. ते आपण, घरात काढायला गेलं म्हणजे भाजून? घेतोय सोडा आम्ही फोडून खरं, त्याचं चीक, हाताला लागला क नी हाताचे सालट जातात हुं मंग. मी नाही, तिकडंन त्यांचा आलेला हाय हॅलो.
अं!
ती म्हणते किती उशीर बोलतीस
ह ह कोण
दिदी आहे.
हं हं!
हम
काय नाही बघा
हुं हुं! मग
करायचं, त हळूहळूहळू सगळं आहेत कि.
हंहं
सासुबाई, हायत कि ज जनावरांच बघायला
हः हः!
सहा
सहा झालेत काय
हुं!
मोजून चार मिनिटं
जेवण, कारल्याची भाजी कां आमटी?
कार्यची?
हा जरा आज सकाळची आणि ते हेची मटकीची आमटी जरा हाय
हा हा नव्हं हम्म हम्म काय नाही जेवण आता आवरायचं.... आणि दिदी दुध काढाय गेली...
म लवकर धारा काढताय की तुम्ही....
आमच्यात दुधं लवकर असत्यात
हा हा आमच्या इथं सात साडे सात ला काढत्यात
संध्याकाळचं....
हम जरशी गाया हेत काय तुमच्या?
काय नाही आमटीच कर करू शिळं आणि हाय नाही पाच चपात्या हायत फक्त तिघंजण आपण खाणार होय कनी प्रत्येकाची एक एक भाकरी म एक करु आणि एक हम्म हम्म बोला की तुमचं जेवण
आणि काय
ते असं विचारल्यालं पाण्याला आस्मिन म्हणत्या आमचं काम चालू हाय आणि अंजी म्हणत्या या मी म्हणतो तसं नाय गेलेलं बरं हॅलो हा बोला की...
आणि काय
कराय चालूय आवरायचं आता
सासुबाई
जरा ढोरांच्या घराकडं बोरं धूवायला...
हम्म हम्म
हं सासरे गेल्यात शेता शेताकड हां असतंय व्हय पाणी माप आहे भरपूर भरपूर आहे पाण्याची कमी नाही... हं जरा इथं वरल्याच घरात येत नाही
हॅलो दीदी म्हणत्या ढोरांच्या म्हणतीस समजत नाही जनावरांच्या म्हण ढोरांच्या काय म्हणती म्हण... हं हॅलो किती मिनिटे झाले ओ? हॅलो..... हॅलो कवा पावणेचार वाजता
हा एक मिनिट राहिलाय.....
नाही ते चिरत बसली होती मी म्हणून भांडी घासली आणि म्हटलं एक कॉल करून घ्या नंतर ते कराय इल.... हॅलो
हा